हॅलो हा हा बोला ह हा बोला हा झालं बघ तुमचं
झालंय
हमत
हा म्हटलं आपण आज रेसिपी बद्दल बोलूया
शांत क
अं बाजरीची खिचडी ही रेसिपी बद्दल बोलूया आपण आज हा एक राजस्थानी प्रकार आहे अ आपल्याला बाजरीच्या खिचडी साठी ये ना अ बाज बाजरी एक कप बाजरी घ्यायची आहे आणि अर्धा कप मुगाची डाळ
बस
तर बा बाजरी भिजत ठेवायची पाच सहा तास भिजवून ठेवायची चांगली स्वच्छ धुवायची नंतर ते भिजत ठेवायची पाच सहा तास नंतर मग मुगाची डाळ चार पाच तास भिजवली तरी चालेल ती काही जास्त विजवायची नाहीय मग ती भिजवलेली रात्रभर भिजत ठेवली तरी चालेल आपल्याला मग याची बाजरी रात्रभर भिजवली तरी पण चालते. आणि मगची डाळ फक्त चार-पाच तास भिजवली तरी पण चालेल.
हा.
नंतर भिजत घातलेली बाजरी आणि मुगाची ची डाळ आहे ना त ते भिजत घातलेल्या पाण्यासकट आपल्याला नंतर मुगडाळ आणि बाजरी घ्यायची आणि ती अ त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं. हळद टाकायची आणि मग ते कुकरला लावून घ्यायची आपल्याला. चवीपुरत मीठ घालायचं. हा, शिजवून घ्यायचं चवीपुरत मीठ. घालून हळद घालून शिजून घ्यायच, अगोदर मी बाजरी आणि मुगाची डाळ शिजवून घ्यायची अगोदर पाणी घालून. त्याच्यात तिप्पट पाणी घालायचं म्हणजे पण समजावतात अ अ बाजरी एक कप आणि अर्धा कप ची डाळ घातली ना, मुगाची डाळ तिचं ती प्पट पाणी घ्यायचं, थोडसं जास्त कमी थोडं जास् त घातलं तरी चालेल आपल्याला म्हणजे कसं थोडं पातळ घट्ट जसं लागते तसं घातलं तरी चालतं. नंतर, हा तिप्पट पाणी घालायचं. नंतर कुकर कुकरचं झाकण बंद करून अ चार पाच शिट्ट्या घ्यायच्या त्याच्या. नंतर मग अ ते थोडं, ह. हो आप हा. गॅस बारीक करून, चार-पाच शिट्टी घेतला का मग. नंतर मुगाची डाळ मस्त मौसूत शिजतात. ते दोघ.
हा हा.
नंतर ते मॅश करून घ्यायचे थोडेशी. नंतर मग ते मॅश करून घ्यायचं. चांगलं अस गोठळून घ्यायच. चांगलं अस ते, नंतर मग तुपाची फोडणी करायची.
हा हा, म्हणजे दाल खिचडी सारखंच आहे फक्त
हा, दाल खिचडी सारखीच. बाजरी वापरलीय पण भिजत घालून ठेवायची आहे ती. आणि मग करायची, आपण डायरेक्ट टाकतो ना, तांदूळ आणि डाळ ते अस. त्या भिजत घालून ठेवायचंय.
बाजरीला वेळ लागतो ना म्हणजे शिजाय? त्यामुळे आधी रात्रीच भिजत घालायची, हा हा.
रात्रीच भिजत घालून ठेवायची. नंतर मग ते मग ते मॅश करून घ्यायचं चांगलं. नंतर मग त्याला तुपाची किंवा, तेलाची फोडणी दिली तरी पण चालतेय फोडणीमध्ये सुरवातीला तेल घ्यायच. ते गरम झालं की मग त्यात मोरी, हिंग, जिरे. जिरे घालायचे, नंतर हिरवी मिरची घालायची.
हम्म.
नंतर चिरलेले कांदे. कांदे चांगले परतून घ्यायचे त्याच्यात मग नंतर त्यात आल्या लसूणची पेस्ट टाकायची. ते चांगलं परतून झाल्यानंतर म ते टोमॅटो घालायचे. टोमॅटो पण दोन-तीन मिनिटं चांगले पर परतू द्यायचे. मग नंतर थोडी हळद घालायची. मिरचीची पावडर घालायची. मग नंतर, मिरची घातलेलीय आपण तरी पण थोडी मिरचीची पावडर पण टाकायची छान लागते.
हा, टेस्ट बरोबर.
हा टेस्ट चांगली येते. म नंतर आप आपल्याला काही भाज्या ज्या भाज्या असतील त्या टाकायच्या. बटाटे, गाजर, वा आणि या भाज्या टाकल्या. नाही शिजताना, फोडणी मध्ये टाक कोण परत नंतर परत शिजवायचे अन थोडा वेळ मग ते शिजून जात. हा मग ते त्या भाज्या पण शिजवून घ्यायच्या थोड्याश्या त्या फोंडणीमध्ये. फोंडणीमध्ये थोड् हा. मग ते मिक्स करून चांगलं दोन तीन मिनिटं परतून घ्यायचे चांगल्या त्या भाज्या. मग नंतर त्याच्यामध्ये ह वाफ वाफवून घ्यायच्या. नंतर गरम मसाला किंवा किचन किंग मसाला टाकायला टाकला तरी चालतो किंवा मग बिर्याणी मसाला टाकायचा.
हम्म हम्म एक चमचा
हा एक चमचा घालायचा थोडासा. या दोघं तिघापैकी एक मसाला घातला तरी चालतो. नंतर त्याच्यात थोडस अ पाणी घालायचं अर्धा कप पाणी घालायचं. त्याच्यामध्ये मग ते झाकण ठेवून. पाच ते सहा मिनट वाफ काडायची त्याची चांगली म्हणजे ते थोडी शिजून घ्यायच्या. त्या भाज्या तु म्हटलं ना कच्च्या कच्च्या लागतील व असं मग ते शिजून घ्यायचं पाणी टाकून हा.
सगळं एकजूट झालं पाहिजे ना ते.
हो सगळं एकजीव शिजवून घ्यायचं ते.
हा हा छान होत असेल ना?
हो हो मग ते शिजवलं का होत. त्या भाज्या जास्त मऊ नाही करायच्या. थोड्याश्या अर्धवट शिज म्हणजे थोड्या अर्धवट शिजवायच्या हा ह थोड्या कच्च्या ठेवायच्या. नंतर मग त्याच्या मध्ये ना आपण शिजवून घेतलेलं ते बाजरीची डाळ आणि बाजरी आणि मुगाची डाळ घालायची त्याच्या मध्ये
हा हा.
अं त्याला आहे ना चांगलं मिक्स करून घ्यायचं. चांगलं एकजीव करायच. थोडस पातळ राहू द्यायचं म्हणजे आपल्याला जस आवडेल तसं. जास्त पातळ किंवा कोणाला पातळ लागतं कोणाला थोडस घट्ट आवडतं.
ते कस ते कसं होतं ना गरम गरम असताना म्हणजे अ पातळ होते पण ते गार झालं ना घट्ट होत असते ते. त्यामुळं जरा त्यामुळे त्यामुळे जरा जरास पातळच ठेवायचं सुरुवातीला ना.
अ ते चांगलं ते टाकून पाच सात मिनट चांगले शिजवून घ्यायच परत म्हणजे मऊसुत शिजते बाजरी हे की बाजरी वैगेरे ते त्या भाज्या बाजरी वगैरे त्या भाज्या आपल्या टाकलेल्या आहेत त्या सगळ्या छान शिजतात त्याच्या मध्ये छान अस. पण मग वरतून बारीक चिरलेली कोथंबीर घालायची. आणि वाटलं तर आपल्याला नंतर परत ते काढायचा त्याला अं तुपा मध्ये लाल मिर ची आणि हिंग वगैरे टाकून परत एक तडका देऊ शकतो आपण तसं पण छान लागतं. खूप छान लागते बाजरीची खिचडी.
टेस्ट हा छान आहे नवीन आहे नवीन रेसिपी ऐकलेली. नवीन रेसिपी ऐकली मी माहित नव्हत मला हे छान आहे रेसिपी करून बघते मी. करूण बघते. छान आहे रेसिपी हो आहे की.
हम् ह नवीन नवीन बनून बघायला आवडतं खायला आवडतं.
हम्म खायला आवडतं हो. माझ चॅन ल होत. पण आम्ही बंद केले आहेत. हो पण सध्या बंद आहे. हो आता सध्या जरा बंद केले. बिझी होय. आमच्याकडे काय जास्त म्हणजे अस हम्म आमच्याकडे आमच्या इकडे कडक भाकरी जास्त फेमस आहे. कडक दोन्ही पण अस दोन्ही पण म्हणजे इथ कसं जास्त पातळ भाकरी युज करतात तिकडे जाड नसतात. प्रत्येकाच्या मला नाही जमत तेवढी पण इथले लोक एकदम असे पातळी पातळ भाकरेस
हा
म्हणजे ते जास्त पाणी कडक घेऊन जास्त मळून जास्त उशीर भाजून केली जातात
हा हा
पाते
कडक बाकरी बरोबर मग आपल्याला
अ दही दही चटणी खाते कोण कोणाच प्रवासात घेऊन जाते किंवा आता आता हॉस्टेल असत ते घेऊन जातात मुलंबली आणि गरम आमटी आणि ते किंवा मग नॉन वेजचा प्रकार असला की जास्त
हो नॉन व्हेज बरोबर भाकर चांगली लागते
ह आणि ती पा
ग या्याची बाजरीची किंवा ज्वारीची पण छान लागते भाकर मी पण बनवते ज्वारीची भाकर बाजरीची बन चे कधी कधी
हम बाजरीची बाजरीची बाजरीची भाकरी करते त्यात काय मिक्स करताय तांदूळ की ज्वारी
ह
काही नाही
त्याच्यात काही नाही मिक्स करायचं फक्त बाजरीच असते किंवा आपण थोडस तांदूळ पण टाकू शकतो थड प्रमाणात
हा म्हणजे असं जास्त तरर ती जास्त अशी काळपड दिसते ना
हा थोडी काळ पण दिसते पण चांगली असते चवीला
सवी ह ह ह इकडे कस जरा असं ज्वारी स करत थोडं थोडं हम् थोडं म्हणजे ते थोड क मत नाही ते चव चव पण य
चव पण छान येते आणि भाकरी पण मोडत नाही ना त्या
नाही नाही नाही छान होते
का नाही तरर मग काही काही बाजरी भाकरी होत नाही तेडून जात ज्वारीच्या पण होत नाही बघा त्याच्यात पण मिक्स करून टाकलं तर
हो हो म्हणजे कडक भाकरी म्हणजे ज मिक्स करत मिक्स कराच लागत टेस्ट पण जास्त नाही एक पाच किलोला एक अर्धा किलो पाच किलोला एक अर्धा किलो दहा किलोला एक किलो असं असं मिक्स करय
हो काही काही ते हे पण टाकत सोयाबीन पण टाकत काही काही
ते घहू मध्ये गहू मध्ये हा सोयाबीन गहू मध्ये भ्याजत नाही ना नाचणी म पण हे घालतात जरास तांदूळात नाचणीमध्ये
नाचण्या नाचण्याचीही छान लागते बघ
हम्म नाचणी पौष्टिक त्याचे डोसे कसे करायचे तुम्हाला माहिती आहे
हा मी तुम्हाला परत कॉल करते ते मग सांगते तुम्हाला ह हो बाय